हॅलो हम्म दाखवायला का पैसे?
अ दखले का
अक्सेप्टेडस आहे दाखवायला गेतथं
इथ पेमेंटच्या इथ चकलीची यपी टाकली
हम्म
टकली सगळे झाले चकलीच्याकणला दोन रुपये आले आणि आता अडीचशे रुपये प्रोसेसिंग रुपये दाखवले
प्रोसेसिंग ट कले
अडीचशे रुपये सात आठ तासात अकाउंटला येतील म्हणून दाखवाल काय माहच
तिथे जनरेटर पोलट मध्ये किती बकीे किती दा
तिथं राव तिथं काय बता कत मोजत बसवती
ते बर नवकर झोपरे हो काम व्यवस्थित हे करोडून हम्म तोळत ऊतिते आता तुला टास् कापता आलाय त्या मग हम् तुला अजून टाईम ह करायला किती पण कॉल करू शकतोस अे हा तुला अजून त म्हू इथ ठेऊ म आहे उर खूप टाकाणी आहे तुला आत्ता आलाट हा आणि बरोबर हम्म हम् तिथं माझं तिथं माझ आधीच दाखवालं पहिल्याचे टास्क के तेथच होम् का नंतर हम्म हम्म् तर खर तुझ्याकडं टाइम आहे तू अजून कर कॉल कुणाकुणावर तर जास्त येतील तु
बघतक किती येतय किती येत
ह
हा
मला त वाट
हो अज हॅलो नेट नाही काला रेंज नाही काय रेंज मध्ये येऊय नेट सर्व चालू नाही बंद पडेल कॉल
मम्मी घेऊन गेले मोबाईल खाली
पाल बंधू विधभक्त मिटाज लरे यां नासाठीली
आता बॅलेन्स मारणार होतो
आता उद्या मार आता मारून काय का करणारस
तेच क कारण सपताना मग असंच सपणार रात्री बारा वाजता
मग एक दिवसत तर वयाच जाण एक दिवस प फसत जा आहे या प त्यांना म एक दिवस आदश शकतो
हम्म
अच उद मारलंच तर चालत ना
हम्म बोल
होर
त दोघ गणपतू जोरात जोरात गाणी म्हणणार गन्याला काही फॉर्म भरला नाही त्याला भर म्हणलेलो परतून भारलाय त्यात उद्या करतो म्हटलाय
होर मग काय करायच नाव नंबर एवढंच तर ह
सांगितलेलं तिघांना पण तुम्हाला तिघांना मेसेज टाकलेला मी
वा
तुला आणि त्या दो काण परतन ब तलालग तलाल तुला आणि त्याला एकदमच आल कॉलेज मध्ये कोणत ह
तिला कुठन पैसे नाही आपल्याला बेत पैसे
हे तर सोड हे तर काहीच नाही आहे पहिलाचे टास्क तु एवढं सोपं होत सांग तो काय एक स्टोरी देणार आपल्याला लिहून असं पॅराग्राफ काय अ पॅराग्राफ वरतीनी क्वेशचन विचारणार अ क्वेश्चनचा आन्सर आपण व्हॉइस नोट म द्यायचं होतं
म.
ते काय महिन्यात ना एकदाच येणार सोड खरं पाचशे रुपये नुसता.
होय काय?
हम्. लई सोप होत.
ह.
आता आपण असं बोलतोय क नाही नॉर्मली तस काही जास्त येत नाही तीस चाळीस रुपये येत्यात. हि दोघं रोज गाणी म्हणणार जोरात परत गेम खेळ फोन लाून म्हणे म्हणजे जो गेम खेळत होता कनी त्याच्याच मोबाईलवर फोन लावणार. आणि ते माझा मोबाईल एकट्याकडे देणार दोघांचा गेम खेळतायला आवाज स्पष्ट त्यांना ऐकू जा यला पाहिजे आवाज क्लीअर.
हम्म.
असं
ए आय नेमक कसं आहे हे?
हा.
ए आय जनरेटड आहे.
हम्म.
त्यांनी देतात कसे पैसे म त्यांना काय मिळतंय ह्यातन?
काय माहित आता?
त्याने काम म्हणून देतात पैसे.
ते त्या ॲप द्वारे कनी त्यांनी वेगवेगळ्या भाषेवर काहीतर करायलयात रे
होय बरोबर.
ते वाचायला पाहिजे आपल्याला ते इंट्रोडक्शन मध्ये असतंय बघ ते सगळं.
हा, हा.
हम्म. आणि तेव्हा पहिला पहिलाचे टास्क होते कणी ते फक्त आम्हाला कॉलेजवेळेस त्यांनी मुलींसाठी आहे म्हणून सांगितलेलं. म्हणून मी तेव्हा काय एवढं सांगितलं नाही तुला म्हण किंवा घरात. तरी मम्मीच्या मोबाईल वरन केलत मी मम्मीच्या मोबाईल वरन आणि माझ्या मोबाईल वरन. ओंबिला दोन हजार मिळाल. मला दोन हजार मिळालं म्हणजे असं एकदम नाही सोड एक टास्क झाला की पाचशे रुपये एक टास्क झाला की पाचशे रुपये.
एक म्ह किती दिवस?
चार, चार महिने होत ते फक्त.
चार महिन्यात दोन हजार मिळाल होय?
हम्म. आणि त्यांनी पहिलाच सांगितलं हो काय तुमचा पार्ट टाइम जॉब नाहीये. जस संधी मिळेल तस पॉकेट मनी म्हणून तुम्ही यातन पैसे कमवू शकताय असं. ते पोम्प्लेट मध्ये दिलंय त्यांनी. किती मिनिट झाली बघ बाबा. सात.
बस साडे सात. अजून तीन मिनिट आहेत.
बघ दिलं तुला अडीचशे रुपये मी.
येऊ द्या आधी मला काय हाय तेच कळना. म्हणते तर सात ते चौदा तासात येईल. पण ते कुठे येणार? आपल्या बँकेच्या अकाउंटला चकुलीच्या अकाउंटलाणार का? इकडे गेम काय अँपच्या अकाउंट ला जमा होणार.
युपीआयला येणार.
त्याला झाल्यावर कळणार. त्याआधी काही कळणार नाही.
हम्म.
हा. झाल्यावर आणि कळणार
झोप आल्या.
झोप यायला लागल्या. उद्या आणि उठून जायला पाहिजे.
दहा.
जाणारच आहे तेे उद्या विचारणारच आहे मला परवा दिवशी. का आला नव्हतास तसं.
मग काय सांगणार?
हा हॅलो. काम होतं.
हम्म आणि चौदा तारखेच फिक्स नव रे.
चौदा का अठरा बघुया थांब.
हम्.
चौदा ला का अठराला उडी ते कस कळना झालंय मला. ऑडिट ज्यावेळी ज्यावेळी ऑडिट त्यावेळी सुट्टी. चौदा तारख असेल नाही तरर अठरा तारखे असेल.
बर.
हम् कुठ जायचं आहे का?
सांगोड्याला.
हा. अ किती तारखेला आहे तर केलाय बघू. माहीतेय रस्ता तसा.
मला माहितीये.
माहितीते रस्ता.
हम्म.
हो हो.
हम्म. माझं पाय असल दुखाल्यात सांगतो.
हा.
काय आता मला काय समजून झालं मग मांड्याला दुका लागल्यात बाबा चालत त म अशी कळ घालायला.
हा. कटकर कट करते प
हम्म. कर तू कर.